हॅलो का
काही नाही झोप
ांबथोड ना झोपू नको माझं ऐकून घे
होपप
दडोश्याच टाकता ममही उद्या पण दोसा बन
जोस दोसा दोसा दोशबद्दल तुला सांग कात
तुम्हीांगा अमिता
ज
आ त सय का
दडोस्याचा तवा्हा आहे पण चिपक होतो
ते ना कल्पना कर
पुनच्या शेतना वाारडात
आम्हाला घडून्याय
नाही तर मग माहित नाही चिपकते दोसे त्याच्यावर फं कर
आपण त्याच्या नाही का तेल टाकायचं ना पाणी टाकायचं टाकायचं
ह मग पोहच ठीक आहेथ टाक ना आता रात्री टाकलं तरी हो नाही आता टाकून ठेवायचं रात्री पेस्ट करून ठेयच
ते आाक आणिाक हम्म
हम्म तुझा कॉल चालू आहे का हो चाल आहे ठीक आहे बघ अ भाग्यशाली महिला कशा असते प म चौडा औ राखे बडी बडी होणार नाक रोटो के आसपास तीर होना बलो के लंबाई कमर के निीचे तक होना शरीर के बाय हिस्से म ज तल हो प चक या गज रेखा होना हातथो क उंगली लब लंबे औ चमद नाखुून होना पै की सारी उंगल एक समान होना सफेद सिधे दत हो परने दो दातो के बीच गॅप होना नाक मे पृष भाग तीर होना
डायबिटीसचे हे पदार्थ रोज ख डायबिटीस कंट्रोल राहण्यास मदत होते शुगर सा अमृ सण मानले जाते घरीच मिळते चला पूर्ण माहिती पूर्ण माहिती बघा तशी आहे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये चला आता पूर्ण माहिती साठी आपल्याला खूप काही माहिती घ्याव लागेल. माझ्यातली मी सांगते तुला मनाला लागलेलं प्रतकाला सांगण्या विषय शांत राहून स्वतःलाच समजून घे अधिक चांगलं कारण प्रत्येक जण आपल्या वेदना समजून घेईलच असं नसतं पण स्वतःला समजून घेतलं की पण मन पूर्ण उभं राहण्याची ताकद मिळ ह
हम
आता तुला मी का सांगून आता मी तुला सांगते नवीन काहीतरी विशेष
लोो इी तर बाात करना स किबो का ज्ञान क त काम आता है जब इनसन आपली बाात समान आत्म सा रख सके अच्छी कम्युनिकेशन स्किल काही बंद दरवाजे भी खोल देती ह समजलं का तुला सन्मान देण्यास खाये बडो का आदर छोटो प्याार समजलाका तुला प्यार और हर इन्ानचे विनग्र व्यवहार हो इी पचण आहे याद रखे समानला हे आपली बा साफ समजदारी रखता इि जो बेटा आपली सोच को सही तरीके व्यक्त करता सिखता है वही आगे चल कर आगो लोगो का विषय जीतता ह नेतृत्व कर भ सिखता है गुस्से पर काबू रखना सिखाईे. उुसे मे लिया ग एक गलत फैसला कही सलो की मेहनत अ
झाली का कपड्याची मेहनत मेहनत बरबाद कर कर सकता है. करक असली बादळी किसी को हरा खूप सवा प्रकृती मिळ सिर्फ मोबाईली दुनया नाही असली दुनया भी दिखाई एक पेड लग सुब सेर कर मेंद मजबू स आगे मानसिक रूप मू लोो सामने बोल आधनील शरुवात घरसे करई परिवार के सा समने बोलणे ती आप राय रखणे ती धरे धे ड्रेस खम होत आप इ मुस्कराऔ दुसर चेहरे पर मुस्कनना सिखाये. जो बेटा मुश्कल समय मे भी सकारातमक रना सखता है व जीवन क बडी चुनौतया का सामना कर ष स समज दीजे सिर्फ पैसा कमा नाही बलि बचा स जग खर्च कर भविष्य के निवेश कर घ सक आर्थिक समज
हम्
मेहनतचे डरना नाही सही जोखिम देना काय आहे तुला समजताय हो हा तर सपल तिची मेहनत तर हिंमत होती. उे समजाये की असफलताचे डरने वे नाही बलकी कोशिश कर वे लोकु आगे बढते है हर रिश्तेची इज्जत करना सखाये. बताये की की लडकी महिला दोस्त या बर्डे समानपूर्वक बाात करना ही अ संस्कार ह अच्छे व्यवहार अ रिश्ते मात पिता की कतू बोलो जवरत म
ह.
माता पिता की कद्र कर सखाय जो बेटा आपने माता पिता क मेहनत त्यामजात क घमण नाही करत. बिशती क किमत समयै जीवनवर लोो का स्मान करता स जरुरी बाात. पण नाही. अच्छा इन्साान बनाय अच्ी नोकरी व आसान बनकते. क अचछे चरित्र ह इनसान को महान बनता. दुनया को सिर्फ होशार लोगो क नाही बलकीि मंदिर द्यालु. जमेदार लो ज याद रे बेटी को सिर्फ डग्री देना काफी नाही. है उे संस्कार लाइफ स्किजे जो ह मु यका साथ दे कक प्रकार नाही. अच्छा पिता औ समाज का जिमेदार नागरिक बनता है. हा आपण मग थोड्या वेळाने पत्ता गोबी आहे ना. खूप बारीक बारीक चॉप करायची त्या. का घरी मैदा आहे मोमोज बनवायची.
बरं ठीक आहे.
ह् ह.
तुमच शिक्षण किती आहे.
माझ शिक्षण आहे बारावी पयंतीचे.
अच्छा तेव्हाातल्या काळात तेव्हाच्या काळात बारावी म्हणजे खूप झालं.
मात देत अस.
ह.
कारण की ते तुला माझ्या बोलण्याहून कडत असे.
हो. का? आपण उद्या बेने ोसावर
हम्म ठीक आहे ना बेटा. नाही त इच्छा होती का डोसा खायची.
हो कारण आमच्या घरचा डोसा तावा मम्मीने दौडून टाकला आमचा कोणाला दिला ना कुठं ठे? का पूर्ण घ घर छान मारलं तरी तवा दिसून जाय. नाहीय कोणाकडेच म सगळे घरी जाऊन पाहणार.
न उसरून नेऊल असं केलं असेल तुझ्या घरच्यांनी
खते आहे आमच्या घरचे खादे म्हणजे छोटे आहे.
झालं असेल त्यांच्या सोबत का?
तंब्याचा हे चरवी त आंब्याची असं बाप्पच नाव लिऊ ना त्याच्यावर प्रमोदला सप्रेम भेट म्हणून वापरते कोण? सनला सप्रेट बेट
हो का? असं आहे ना.
आणि मग मग मागितलं तर काय म्हणते. तुठच्या प्रयत्न घेऊन विस्कून चाली जात. मग माझ मागत. दुसऱ्याच्या गोष्टीवर आपला असोत आपल्या गोष्टीवर आपला असोत. जडण तर दुसऱ्या दुनिया वरची आहे दुसर्या मी सुखात राहि त्याली पाहतच नाही.
कैसे पैशने की बच्चाा गलत संगत मे ह इन छे बाातो का जरूर ध्यान दे. अचानक आपसे बाात छिपाने लगे. अगर पहिले बच्चा हर बाात को बतता क अ कोन छिपाने लगा है. हा कॅट तुरंत डलीट करता हय. इकडे सगळं लागू होते इकडे. तुला सगळं लागू होतं प हे नियम क नियम अचानक आपचे पाात छिपाने लगे अगर पहिले बच्चाा हर बाार. को पताता लकन अब कोण छिपाने लगै. चॅट तुरंत डिलीट करता आहेै. या बार बार कताय ये मेरी पर्सनल बाात है तू इे नजर अंदाज मत ज प्रावेसी गलत नाही होतीकन अचानक बडीी हई गोपनीयता एक संकेत हो सकता ह.
बराबर आहे.
व्यवार संकेत म्हणजे का जाऊन गुंडा बनणार आहे का तू छोटी छोटी बाात पर चिडता है बबर या बडोसे ब तमीझी कर लगे. त सिर्फ उे दाटया म अच्छे जुतेसे मारे औ जता भी ऐसा लना जो कडक चमडी वाला हो. ताकीि उको एक ह जुते मे समज म आय ठीक आहे ये बराबर है. बराबर आहे. अभी हम क्या करे श्रावणी जब आयंगे तब तुम्ही? तुम दोनो मिल के ावणी अच्छा सेप दे सकती है. मोमोज पऔर
अा ठीक ह हम रखते है बा म करते या.
ओके ओके ठीक आहे ना चले का?